हॅलो. हां. बोल की,
काय आणि?
ठीक आहे सगळं, शाळेमध्ये काय चालय तुमच्या.
हो चांगलं हाय सगळं.
तु अ.. बोलत होतीस इलेक्शन होणार आहे, तू लिडर झाल्यास काय झालं त्याचं.
हो हो अजून ऍडव्हटाईज करायचं आहे, उद्या आणि वेनस्टडेला हाय.
कसलं ॲडव्हटाईज, मग स्पीच वगैरे कायतरी असेल ना फंक्शन?
हो. अ मी स्पीच रेडी केलंय त्याच्यासाठी.
कसला.
अं थांब तुला सांगते.
हो.
अ मग मी असं स्टार्ट करणार आहे, अंम्हणजे ते गुड मॉर्निंग चॅटींगनं बोलायचं मग नंतर फर्स्ट ऑफ ऑल थँक यू एव्हरी वन फॉर गिविंग असस दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी. इंग्लिशमध्ये हाय.
हां मग आणि काय काय सांगणार?
आणि हाय लय, मोठं स्पीच आहे.
आणि तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण हाईत?
अं सात मेंबर्स आहेत माझ्या ग्रुपमध्ये. हो.
होय.
आणि मग सगळं हो झाल्यानंतर काय होणार मग.
इलेक्शन होणार म. बघणार कोण, कुणाला जास्त वोट आहे.
त्यानंतर
काय माहित टीचर सांगतेत तर
होय जर तू जीकलीस तर
बघायच असतं. आणि तुझं रेजिस्ट्रेशन चालू झालं काय?
हो मी उद्या जाणार आहे खेरायला.
हम् हम्..
बघणार आता, म्हणजे कुठल्या कॉलेज मध्ये घ्यायचं. मग रजिस्ट्रेशन करायला त्या, द्यायला पाहिजे कॉलेजची लिस्ट.
आणि घरात सगळी कशी आहेत?
आहे चांगला. तुझं?
तू आहे
आणि मग टेंथ नंतर काय प्लॅन आहे तुझं?
अजून काय विचार केलेला नाहीये.
आता दहावी चालू हाय तुला.
गुड आयडिया हाय काय?
तुला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्यामध्ये जायला लागणार ना तुला.
हो. तुझ्या हिशोबाने काय वाटतंय?
अं म्हणजे तुला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल म म म्हणजे बघ जर तुला अं सायन्समध्ये जास्त इंन् टरेस्ट असेल मग सायन्समध्ये जा. कॉमर्सला तुला जास्त इंटरेस्ट वाटत असेल तर त्यामध्ये जाऊ शकतेस. जर तुला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, तर तू आर्ट्स पण करू शकतेस.
मला सायन्स कॉमर्स दोन्हीमध्ये, इंटरेस्ट आहे खरं.
हो मग अ मग कम्पेअर कर ना तुला कोणत्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मग त्या फील्डमध्ये जायला ट्राय कर. तूला आता बघ तिला आता हे, दहावी मध्ये कुठला सब्जेक्ट. खूपचं आवडतो. त्यामध्ये तुला काय पण एफर्ट्स लागत नाही, जास्त एफर्ट्स लागत नाही त्या सॉल्व करायला. मग तू त्या फील्डमध्ये जाऊ शकतेस आणि पुढं तुला काय कराय चा हाय. तुला डॉक्टर, इंजिनियर व्हायचं आहे तर तू सायन्स मध्ये जा. जर तुला बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट असेल, तर तू कॉमर्स फिल्डमध्ये जाऊ शकतेस.
तेगा हं. हंं. अगदी खर.
हो जरा विचार कर, कारण आता. म्हणजे खूपच कॉम्पिटिशन आणि क्राऊड आहे. आणि बॅकग्राऊंड मध्ये काय आवाज याले.
ते पप्पा फोन चालवाल्यात नवं.
हो असं काय?
हा आणि मेरिट लिस्ट कधी लागणार आहे.
ह.. अजून लईच खूप मोठी प्रोसेस आहे, बघ पहिला उद्या रेजिस्ट्रेशन. म्हणजे कालच रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालत चौदा तारीख पर्यंत, आणि डॉक्युमेंट व वेरिफिकेशन पंधरा तारीख पर्यंत हा मग त्या सतरा तारीखला अ. प्रोवि्हजनल मेरिट लिस्ट लागणार. मग फायनल मेरिट लिस्ट, बावीस तारखेला लागणार मग त्यानंतर. आम्हाला कळणार की आमी- आमचं नाव आलं आहे की नाही मग त्यानंतर कॅपरन ला जाणार प्रोसेस. फर्स्ट कॅपरान मध्ये झालं. तर चांगला नाही तर दुसऱ्या कॅपरनला जायचं.
हम्म. आणि काय, सिजलचा अभ्यास चालू आहे की नाही.
बघालोय लई जरा.
हो कधी असता तिथे.
अ ऑगस्ट सेप्टेंबरमध्ये या दोन्ही महिन्यामध्ये कधी. पण असणार अजून काही डेट आला नाही. तुमच्या घरात आज काय स्पेशल आहे काय?
ते उद्यापासून काय, आहे ना ते. पुरणपोळी पण करालेत.
होय, आणि काय मग.
काय नाही, तुमच्या घरात नाही.
नाही नाही मी हे पित. विचारालोय पुरणपोळी आणी काय, काय करल लागल्यात. मी फक्त पुरणपोळी कायं.
नाही. पुरणपोळी आहे, खीर आहे भाजी आहे.
कशाची भाजी.
बटाट्याचे आणि ग्रीनपीसच.
खीर कसं करतायसा तुम्ही आम्हाला पण सांगा जरा?
मम्मी करत्या मला तेवढं, माहित नाही त्याच.. अ.. आय थिंक अ. दूधला पहिला खूप गरम करून घ्यायचं. मग नंतर तांदूळ घालायचे त्यात खूप वेळ ठेवायचं गॅसवर. उकडायसाठी. आणि स्टार्टर इलंय.
आम्ही पण असंच करतोय जरास पद्धत वेगळी आहे. पहिला दूध अ गॅसवर खूप उकळून, उकळून, उकळून, उकळून घ्यायचं, मग जरास ज मग जर समज एक लिटर दूध असलं तर पावशेरचे कमी सा हे घ्यायचं तांदूळ.
हा.
मग तांदूळ घालून त्या जो जोपर्यंत स्टीम होत नाही, बॉईल होत नाही. मग ला तिला खूप उकळून घ्यायचं आणि लास्टला साखर घालायची, साखर घालायच्या आधी आम्ही इलायचीचं पावडर पण घालू शकतोय. मग ड्रायफ्रूटस घालायचं. आणि त्याला खूप गाढा व्हाय द्यायचा आणि जर त्याला गाढा पाहिजे तर आम्ही शाबुदाना पण घालू शकतं.
हो हो
करून बघ मग असं कधीतरी. आणि काय मग तुझ पोस्टर वगैरे काय करायचं होतं ना, तू बोलत होतीस.
आता आणि एक कराय कस हाय माझ मोठं झालत ना ते मॅम म्हण की जरासं बारकं करून ये ते जास्तच होईल.
मग कसाय म्हणजे काय करायचं आहे त्यात?
फक्त नाव लिहायचंय. आणि कलर तेन करायचे, जरासं कायतरी आपल्याला डिझाईन करू शकतोय आम्ही.
होय आणि म्हणजे, काय लिहिणार, तुझं काय पॅनल वगैरे हाय त्याचं नाव.
अ फक्त टेक्स्टबुक पॅनल लिहणार आणि अ एक बुक काढणार साईडला आणि काय नाही. बास तेवढंच.
होय जरा फोटो पाठव मला मी पण बघतो. तुझा आयडिया कसे असतात?
हो, हो, पाठवते आणि ते फोटो बघितलेस काय?
होय बघितलो बघितलो, सगळं चांगलं हाय. खूप मजा केलायसा तुम्ही.
हो, हो, मी पण बघितलं तुझं.
हो कस वाटली
खूप मस्तय, आपण कधी फॅमिली ट्रिप जायाचं तिथं?
हो, हो, जाऊया की.
हो आणि जेवण झालं का?
नाही अजून नऊला, साडे-नऊला, असं जेवतो आम्ही, तुम्ही?
नाही अजून आमचं पण.
हम्म, मग तुम्ही काय आ आता पोटभर जेवणार तुमच्या घरात स्पेशल आहे, आम्हाला पण आणून दे जरा.
हो हो. आणते नाही ठेऊ कायं जरासं. काम हाय मला हा.